हॅलो हा दीदी हाय भाई तू बर आहेस
ह की काय छान नष्ट आवरला
छान असता आवडला ब पार्क गेला आता शाळेत आराध्या सकाळी गेली आराध्य्या सकाळी सात वाजताते शनिवारचं ती रिक्षा जाते म
हा हा
आणि त्याला सोडायला जायला लागत त्याच शनिवार असू दे आणि सोमवार मग घ हो त्या ज साडे नऊ लाच असत
फन लावणार होतो
लावशील की नि म
लावणार होतो नऊ ला पण तुम्ही आणि कामात असणार म्हटलं नऊ वाजता असताय ना तुम्ही म्हणजे जेवण वगैरे करायच असते आराध्या पारत जाणार असतील म्हण
फक्त नाश्ता करायचा होता मग अ नाश्ता करून यांना पाठवलं पहिला आणि मग म्हंटलं मी नाश्ता करायच्या आध तुला एकदा विचारावं मग तू फोनवर फोन करावा म्हटलं तर काय म्हट करत अस राह दे म्हण म टाकलात तुला कधी वेळ मिळालतो मग खर्चे म्हटलं
हम्म नाही मी नऊलाच करणार होतो नऊ आजूपास नऊ वाजल्यापासून मी विचार कराल कोुणाला लावू आता सगळे बिझी असणार सकाळ सकाळी काय फोन लावल्या म्हणतील
नाही मला टेन्शन आलेलं कधी आवरायचं पटापटा म्हणून
हा हा काय नाही आता तुम्ही मम्मी बरोबर जे आता बोलताय की नाही ते
अगं मी मम्मीला फोन लावलेला मी काल मम्मीला फोन लावलेला पण तिला क नाही काहीतरी वरती मेसेजेस होते आणि ओपनच होत नव्हत ते असं झालं
नंतर ह्यावर बोलूया आपण
मग आता मला हे पाच याचं पूर्ण झाल्यानंतर दुसरं येते काय आणि परत लगेचच येते काय
हो हो हो याबद्दल काय आता बोलू नका
नाही तेच विचारलं फक्त तुझा चहा नष्ट झाला
माझा झाला बघा मी दूध पिलोय सकाळी काय नाश्ता अजून केले नव्हती
आणि आजजी ते
आजी ते नाहीत की नाश्ता केल्या जाता आजाला आजी गोळी द्यायला लागल्या तिकडे गेल्यात पलीकडं गोळ्या द्यायला आता तेच मस्त सर्वज्ञाला आंघोळ घातली कोण फोन उचल ना म्हणून
हो नाही मी उशीत म मला फोन आताातच आहे करावं म्हणत होतो माग आणि म्हटलं सकाळी कुणाला करायचं
मग दीपाला पण सांगितलेलं मग तिला फोन केला तर ती म्हणायलागली वैभव चाललाय त्याला नाश्ता करून द्याय लागलोय आणि माझे काम आवडले की म फोन करतो म्हणून सांगितले तिने मग राह दे म्हटलं तुला तुलाच विचारायचं
आणि त्या दादाची बायको बोलत्या की नाही
ती आ पाच दिवस राहायला गेल्या ह होय
हा हा नाव काय आहे तिचं प्रीती
प्रीती
हा हा
की पाच दिवस राहायला गेले आणि ते कसं हे आहे ना ते आकाड पळायचं का काय त्रासते कि आणि सासूचं तोंड बघायचं नसत
हा हा
अमावशानंतर पाच दिवस मग ते आमावशानंतर पाच दिवस तिकडे राहायचं आणि आमश्याच्या अगोदर पाच दिवस तिकडे राहायचं मग ते आमाशाच्या अगोदर तिथं मम्मी जवळ राहिली आणि नंतर आमोशा नंतर इकडं गेली पाच दिवस राहायला
कुठल्या गावाला आहेत त्यानी
तिथंच आहे जवळ एक अर्धा किलोमीटर व जयसिंगपूरमध्येध्येच आहे
हा हा हा
तिथनं त्यांच्या घरापासन रोज फिरायला जातो एवढं चालत गेलं तरी पण येते आमच्या घरापासन चिरगुपी ायोड.
शरू एवढं जवळ आहे ग.
शाळाई घोटनापसलीकड आहे किती?
हा हा हा.
तेवढ्या अंतरावर
जवळच आहे की मग सेटिंग चांगली लागल्या.
आणि कसं पाहुण्यातलेच आहेत ग.
पाहुण्यातले येतोय.
हा म्हणजे तखंड पाहण लागत नाही त्यांना आमच्या मम्मीच्या इ. अखंड गारगोटीडणं पाव लागते.
हा हा कोण लागतेय मग
मम्मीची माऊस मामी एक नी
बर बर.
त्या मावस मामेच्या भावाची मुलगी ती सख्या भावाची मुलगी
हा हा तुम्ही फोन सायलेंटला ठेवलाय ना. म्हणजे आजूबाजूचा कसला आवाज नाही आला पाहिजे.
नाही ना कोण सायलेंट आहे कोण आले नाही मी एकटीच ऐत.
बर बर सगळ्यांचा नाश्ता झाला मग
सगळ्यांचा नाश्ता झाला होय मामानी मी पोरं गेली खहायला ती काय अराध्या सकाळच नाश्ता करून जात नाही ती काय खात नाही सकाळची शाळा असली की माळ माहतयला
हा हा माझ्या घरात मी पण तसच.
ती आज नसतो जरा असं. शिरा घेऊन गेल्या पायनपलचा शिरा पाहिजे म्हटली.
हा हा.
आणि शिरा घेऊन गेल्या डब्याला
हा हा.
आणि पार तर काय हे करून गेलाय घेऊन मॅग उपीट खाऊन गेला.
हा हा हा तुम्ही उद्या येणार नाही मग बड्डेला.
बघूया कि इथं पण कोणतरी पाहिजे की इथं पण कोणतरी पाहिजे कि बाई पोल्ट्री करते जायाच्या मग इ जाऊन परत यायचं म्हटल्यावर होय.
राहायलाच पाहिजे तुम्हाला आणि ते पण रात्री असणार जेवन तेण जायला नकोय. ये ये जाज होतय मग
होय मग ते केस नसर ताई ताई फोन केल तर मला म्हणजे काल मानत होत त्यानी आज म्हणजे उद्या संध्याकाळी या तुम्ही पोल्ट्रीतील कामावरून संकेत बरू रेश्मा परत मामी चिन्नू आणि त्यानी मी पोरं गाडीतन या आणि संध्याकाळी सगळे कामावरून या. या केक कटिंग करा जेवा आणि लगेच जावा तुम्ही संध्याकाळी लवकर के कापूया पाच सहा वाजेपर्यंत या म्हणत होत.
होय मग या की लवकर का अयचंच आहे आम्ही लवकर लकरच कापणार आहे.
मग बघूया म्हंटलं यासनी फेणी कसं म्हणते आता आता आई पप्पा गेल्यात इथं घरात तर कोणतरी पाहिजे, कोंबडी आहे सगळंच बंद करून दारातन बंद करून कुलूप लावून कुणाचे ज्वर सोडून जाणार.
आणि मामी त्यांच्यातली पण मामी तने येणार म्हटल्यावर, नाहीतर मग त्यां त्यांना तरी हे केलं असतं नाही.
बरोबर आहे की.
मग, कसं हे करणार. ह मग आता कसं कसं होतय बघूया.
बघा, बघा कसं काय काय होते बघा, हा, हा
हा जाणार आहे म्हणत होता बाई तो, मग काय करतोय काय माहित.
येणार आहे चिनू, आज येणार आहे.
आज येणार आहे काय, मग तो येणार असला तर मामी पण येणार आहेत वाटतं बहुतेक त्याच्या बरोबर.
होय का.
चिनू म्हणत होता म्हणजे मी गेलो तर, मी आणि मम्मी जाणार आहे. नाही वाटत बाई, म्हणजे चिनी काय मणत होत गेलो तर मी आणि मामी जाणार आहे म्हणत होता, मग काय माहिती.
मग येईल, आज येतील मग ते.
हो आणि ड्रेस ते ना आणलासा
अ हे आरुषला आणले की काल, काल त्यालाच गेलतो आम्ही आणायला.
आणायला गेलता त वय?
होय, सकाळी एक घालायला संध्याकाळी एक घालायला आणले.
ह, म्हणजे दिवसभर एक घालायला आणि संध्याकाळी घालायला.
होय, असू दे पहिला वाढदिवस आहे म्हणून.
वाढदवस काय म्हणताना हुसेन हुसेन करायचं
तेच की.
हा, हा,
आमच्यात कुणाला आवडत नाही करायला नाही होय नाही होय करत. पहिला तर वाढदिवस करूया म्हणलं.
करायचं की, आता सगळ म्हाताऱ्यांच्या करतात.
बघा की.
होय, करायचं की लहान बाळ आहे ते.
तेच.
म
आणि काय मग.
काय नाही.
तेच बघा मग कसं काय काय होतंय आणि या मग.
होय, बघूया की-
हा, हा, कॉलेज काय आता तर सध्या बंद आहे. तेवीस तारखेला, सत्तावीस तारखेला, हाय पेपर ते झालं झालं मग, त्याच्यानंतर खर तोंडी परीक्षा येतो, चार तारखेला चालू होणार आहे ते.
होय.
होय.
हम्, हं- म काय, मेनू काय ठरवलायचा.
मेनू, बिरयाणी.
अग बाई.
बिर्याणीच करणार आहेत. होय, होय, अकादचा मित्र येणार आहे करायला चिकन चिक्न म मटन काय करत नाही आम्ही काय आवडत नाही आमचं मटन बिटन तसलो आहे साजरील्या होत्या
तू मटन बिर्याणी नाही टेस्ट हो चिकन बिर्याणी सारखी
बघा की त्या आत् सांच्या बड्डेला खाऊन बघितल्यावा आम्ही साजरी काय केलं त म्हणायचं त्यांनी
अ ते आचार्यानच केलता बाई आचार्यानेच केलेलं ते खरं पांढरार असा ते हो त्याने चिकन आणलेलं की खरं पांढर र अससा करायला नसतो आणि त्याचं परत त्यांनी सुख केलं पांढरा रस्सा चिकनचा केलेला आणि मटणाची बिर्याणी केलेली
हम आम्ही पांढरा रसा तांबडा रसा चिकन बिर्याणी तिन्ही करणार आहे
हो
ते कसं त्याच सगळं गोड जेवण झालेलं आहे मटणाचं एकदा ू म्हणून वाढदवसाला करात बघा मटण मला काय पसंद नव्हते
नाही आमच्या इकडे पण वाढदिवसा लाग मटणाचच करत जावळाला बारशात
काय मटण खायचं घाण त्याचा वाढदिवस आहे जन्मदिवसा दिवशी जन्मदिवसा दिवशी असल खायचंय
हो सकाळी शाकाहारी खावा संध्याकाळी मटणाच खावा
काय नवस अवघड आहे सकाळी काय करणार नाही बा आम्ही सकाळी हाय ती भाजी भाक
मम्मी काल म्हणते आम्हाला अ वाढदिवसाला या केक खावा केक ते कटिंग करा आणि जावा मी म्हंटलं जेव्हाय नको काय म्हंटलं तर जेव तुमच्या घरात जाऊन जेव मग त्या तुम्हाला गडबड असली तर
होय काय इथनं घेऊन जायचं आणि खयचं मग काय करायचं
ना आम्हाला घरात करून कायेत नाही
काय किती मिनिट झालहो मामी जरा फोन आता दहा मिनिटं झाल्यात तुम्ही कट करा
चालते नव्हती कंद हा चालतय
हे करा तो म्ी तुम्हाला ना करा
हा मी कट करतो ते
हा खरा